हॅलो.
हा काय चालु आहे?
काय नाही बघा झोपलेलो. तुम्ही?
मी पण झोपलेलो टीव्ही बघत. जेवलासा?
होय जेवलोत की.
हा पोर?
पोर हाय खेळाल्यात आज सुट्टी.
झोपत नाही दिवसभर.
झोपत नाही कुठं दिवसभर शाळाला गेलेल्या असत्या मुलगी.
हा.
त्यामुळे तिला सवय नाही पोरग मग ती असली की झोपत नाही. ती नसली कि मग झोपत्या रोज झोपत्या मग.
ह हा. आमच झोपले आता उशिर झोपले उठेल आता एक खेळालय बाहेर.
हम्म सांगावचं ना.
होय कसला सां
हां.
मग आवरलं सगंळ.
हो या आवरले मगाशिच.
ह काय चालु हाय आणि.
काय नाही बघा निवांत.
घरातली.
हा इतकी झोपलेले असतात सगळे दुपारी.
आ ह.
हम.
ह्.
सगळे झोपतात.
आमच्या घरात कोणच नाही मी एकटीच आहे.
होय मग काय करतात तुम्ही एकटेच असताय म्हणल्यावर.
नसतेच कोण तुम्ही रोज एकटंच हो ना घरात.
आजी आजी असतात तेवढं बाहेर गेल्यात.
हा ते काय बाहेरच बसतात ना ते काय आता म्हातारं म्हच्यात तुम्ही एकट्याच की.
व्हय. टीव्ही बघत झोपलेलो झोप लो नाही आज.
होय.
मुलं झोपलयं आमचं. उशिर झोपलं आहे आता उठल चार वाजेपर्यंत.
हो आज काही पाऊस नाही.
होय काय पाऊस नाही आज.
मगं आज काय उपा उपास सोडायला काय करताय तुम्ही?
काय ते?
उपवास सोडायला आज काय करताय म्हणलं?
पोळ्याच की.
स पूर्णाच्या.
होय.
हो हम् हम्.
तुमच्याकडं काय करताय?
आम्ही सांजाचा कर केलेला.
हा आमच्याकड पूर्णाच्या करत्यात. होती एकादस.
मी मी केले नव्हते.
आ हा.
मी माझे मिस्टर गेले नव्हते बाकीचे गेलते.
हा हा.
हम्म.
हं.
ते शाबू आणि वरीचा भात खायला नको होते त्यामुळे करत नाही.
होय.
हम्म ते संध्याकाळी जेवायच असलं की चालते.
आमच्या इकड कोण करत नाही आमच्या मम्मीच्या तीकडे करतात सगळी. इत नाही तो काय करत, नाही काय करत पाळत नाहीत जास्त काय. होय - म
आणि काय म्हणता मं?
काय नाही झोपलेलो, म फोन लावून तर बघूया म्हटलं, म्हणून मॅसेज टाकलेला.
हां.
आनि एक लावलेला फोन, तिने काय बाहेर आहेत वाटतं.
होय.
हम्म, तुमचं झालं पूर्ण काय?
नाही अजून, हायता दोन चार उरल्यात, काय ते निम्मं वायाच गेलेत. काय उचलत नाही, काय त्यांना कळत नाही. समोरच्याला त्यामुळं क नि, काय वायाच गेलेत निम्मे कॉल माझे.
किती झालेत तरी पण?
काय सात आठ झाले असतील.
सगळी धरून.
नाही नाही, म्हणजे झालेले कॉल सात आठ आहेत, बाकीच सगळं वाया गेल्यात. हम्म.
माझं बी आजून लय पाहिजेत.
होय.
होय, माझे पण अजून ढिग भर पाहिजेत. ना, नंबर पण नाहीत कुणाचं.
होय, सिरियल बघतायसा का नई.
सिरियलच बघत बसलेलो.
कोणत्या बघतायसा?
मराठी बघतोय, हिंदी बघतोय, मराठी रात रात्रीच बघायचं, दुपारचं क्राईम पेट्रोल.
हा हा हा, होय मला पण आवडतय.
हा मग तेच बघत बसतोय.
सीआयडी काय बघत नाही बा कधी.
क्राईम पेट्रोलच बघतोय दिवसभर, बारा वाजल्या पासनं सावधन इंडिया नाही बघत, बघतोय कधि ह्याला होय त्याला ह्याला ऍड लागली की ते बघतोय, त्याला ऍड लागली की हे बघतोय.
हां तेच की. ते क्राईम पेट्रोल पेक्षा सावधान इंडिया वर, हम्म.
हम्म, ते दुन्ही पण बघतोय मी पण, दुसरं काय बघायचं म्हणलं, काय लागत पण नाही आणि कायच नाही.
काय ते सारखं तेच तेच पिक्चर, सगळं ते डब्बिंगच पीक्चर असत्यात.
पिक्चर तर बघतच नाही मी.
नाही ते लय उशीर लागतय, एड लागली की उगच वैताग येतय.
व्हय. हम्म, मग आज आणि काय चालू आय.? मिस्टर कामावर गेलेत? हा हा, काय झालं?
ऊठली काय?
ऊठला खुश्याल झोपलांय.
हा हा
म हम्म धर धर. हम् काय चालु आय, घरातले झोपलेत सगळे?
होय झोपलेत सगळे.
सासू बाई
सासू बाई गेल्या बहिणीकडं राहायला
तिकडंच हायत व्हय. तुमचे सासरेच हायत फक्त.
नई नई राहायला गेल्या आत्ता चार दिवस.
हा हा आ हा हा नंदू बाई हायका नाय
न्हाई चुलताय.
आ आं सक्की ननंद नाई मला पण नाई. आमच्या बी दोघंचाय
हो चुलताय अजून एक दिर आणि ननंदाय चुलत.
हम्म चुलत हाय नंदुबाई.
हम्म सख्खी चुलत.
हां आमच्यात सख्खी चुलत हाय की. तुझं लग्नं झालंय दोन्ही दिरांचं बी लग्न झालं
हुं आमचे लहानायत अजून शिकाय लागल्यात.
अं आमच्यात लग्न झाल्यात तुच मोठ्ठीयत न.
हां हां.
त्यांची लग्न झाल्यात आमच्यात एक दिराय फक्त बिन लग्नाचा.
हा आमच्याच मीच मोठ्ठी.
हा आमच्यात मी ए तीन चार नंबर.
नाय.
म काय नाय बसलोय निवांत. झोपला झोपाल तो आणि म्हणलं कॉल करून तर बघूया. काल लावला तै का बाहेराय म्हटलं बरं म्हंटलं राहू द्या आता. मेसेज टाकला म.
होय
तुम्ही काय कामात होतेसा वाटतं.
होय आवरायचं होतं अजून म जरा बोलत बसलेले मिस्टर.
हा हा घरातायत का काय जेवाय आलेलं.
नई हा जेवायला येतात असं का इथंचाय जवळच आमचं दुकान नई. त्यामुळे येतात सारखं सारखं, होय होय. हम्म त्यामुळं सारखं येतात घरी.
ह ह मग काय आणि?
काय नाय बघा तुमचं घर काय म स्वतःचचाय न.
व्हय आमचं घर स्वतःचच हाय, घर हाय जागा हा मुकळी जागा हाय हम्म, गावात जागा हाय, गावात पण घर हाय.
हां हां.
हम्म, आम्ही माळावर राहायला हाय, गावात पण हाय की घर.
ह्म्म, आणि तुमचं माहेर कोणतं?
हेच की कसबा सांगाव, मळ्यात हाय आमचं घर, लव्ह मॅरेज हाय आमचं.
आई होय, आमचं पण लव्ह मॅरेजच आहे.
आमच पण लव्ह मॅरेजच आय, आमचं गावातल्या गावातच आय.
हा हा.
मग तुमचं तिथंच हाय. आमचं मिस्टर एम आय डी सी मध्ये साऊंड कास्टिंग ला सुपरवायझर आहेत. हम्म.
असं म्हणजे, माझं माहेर तिकड कुरले, सांग सांगितलं की तुम्हाला, मग खरं पण, माझ्या आत्या इथं हाय. मग मी, मला माझ्या आत्यानं दत्तक घेतल्या. हीतच राहिल्या, इचलकरंजीतच.
हां.
ह्म्म, सख्खी आत्या, मग
हां हां. आमचं बी लव मॅरेजचच हाय. आमचं आम्हीच केलं.
हां, आमी पण तसंच केलतं.
मग आता हाय व्यवस्थित सगळं, जातायसा का नाय.
जाते की, झालं एक वर्ष, मुलगी झाल्यावर लगेच गेलो. नाही तेच्या आधीच गेलेले.
मी पण मुलगी व्हायच्या आधीच गेलतो, लग्न झाल्यावर ऐक महिन्याभरात बोलत तन होतीत सगळे.
आता काय करतात ॲक्सेप्ट काय आता.
आता काय एवढं नाही, आणि कास्टमध्ये असलं तर मग काहीच नाय, जरा बिगर कास्ट असलं की मग अवघड येतय
जरासं होय.
आमचं तर कास्टमध्येच हाय.
हम्म. तिकड भाऊ? अं मि, बारावी झाल्या माझी. काय नाय, घरातच.
निवांतवाणी, हम्म.
हां धू जा.
आणि काय म्हणता मग?
काय नाही बसलोय नव्हं.
झालंय ठेव-ठेवते म्हणलं.
हां हां मी थोड्या वेळानं करतो.
चालतंय घ्या.
हां.